हा.
हा काय चालू हाय मग?
काय नाही आताच आले शाळेवरून जेवण झाल अन बसले होते म्हणल कराव फोन.
हा हा.
तुवा काय चालाय?
मी ना ते भेंड्यानी दित होते. तेनली नत घातला होता ना काल. मंग ते ते निंदिल बसले भर दिली आण मंग आता आले होते घरात. ते पाऊसा सारखाय यात.
आज पावसारखं चालय. भेंड्या त्या गावठी लावल्यात का या दुसऱ्या? भेंड्या म्हणलं गं. हा तुम
आ-आवटी भेंड्या नाही का गुडगी भेंडया.
हा तेच म्हणलं गावठ्यात कसंकृता ते.
हां त्यानबी लवकर भेंड्या येतात ना?
हम्म, त्या त्या दोन दोन चार चार पानं आल्या भेंड्या लागत आहेत ना.
हां, त्या इकाचं चांगल्या होत्या पुड्या, ते गावठी ठिवल नव्हतं मंग चर्शी त्वा नाही लावला का?
मला लावाय जागाच नाही तर कुठे लाविते?
म्होरं शेजारच्या लावल्या असत्याना थोडेसे शेता
नाही ना लावायला कुठक बांधन.
नाही का?
नाही ना, ते बांधू गेलत भारीतल होऊन पार, चालता येत नाही वाट ते नाही राहिले त्याच्यावरून
अंम्म
मग कुठ लागीते ते?
आज मीटिंग होती ना, गेली नाही का?
कायचे?
मिटिंगला ह्या ग्रुपवर मेसेज आला होता नाही का मिटिंग होती ना अशी?
तेंचि वाली आसल, त्या काम करतात त्यांची.
आं त्यांची होती का? हा काय कायांनच्या येला दित पल्लिला ह्यो मेसेज गेला होता ना?
मग ती दूध डेअरीवर राहते ना.
हां हां.
त्याच्यामुळ म्हटलंय गाण, बोलावलं आसल. बाकी काय झालंय, आऊन आलेय का नाही?
हां.
आहो नाय, आल्या का नाही म्हटलं?
आवण्या ना आवण्या आता रविवारपासून घ्यायच्या आवनी. आता शनिवारी एकादशी आहे ना, मग रविवारपासून घेऊ म्हणला.
जेवणा झाले का?
हा जेवणा झाले, आता दुपारचं जेवण झालं.
हं, आज काय भाजी केलती?
आज केली होती डाळ केलती आन भाकड मिर्ची केली होती. त्वा.
मला काय भाजी केलती? नाय नाय कढी केली होती.
कडी
कडी आणि त्या दह्याची.
अं
त्या लांबल्या मिरच्या नाही का ढोबळ्या मिरच्यान सारख्या.
आं, हां.
त्या तळल्या होत्या अशा तोंडी लावायला.
तव्यावर ना?
हम्म, नाही कढईमध्ये.
हां हां.
आता आले जेवले एवढ्यात आवरय ते म्हणलं जावावं शेतात का, पाणी पाहायला बरं रात तसं काय.
हम्म.
हम्म शक्यतो रविवार पाासूनच आवण्या घेतील.
हम्म आखाडी झाले वर पण आमच्या कोणच चालत आहे पण
आमच्या इकडूनच आलं पण मग एवढ्या नाही आवण्या अजून लई बाकी य त.
नाही आताच सुरुवात केली आमच्या कालच्या दर
हा.
दरत हम्म तिकण दरयतोण तिक
हम्म हा डोंगराच्या आकार म्हणलं गेलो असतो भाजी आणाय. भाज्या आणायला गेलो असं उद्या तर येशील का मग भाजी आणय राहणार
रानात जोडी पाहिजे ना दोघेच कुठ वाघ येत ती
नाही दिवसा मग अजून घेऊ ना चार पाच जणी जोडी
दिवसचत पण मग आम्हाला सुट्टी नाही ना रात आमच्या टायमिंग पर्यंत थांबायला लागत आहे आम्हाला.
हा ते नाही तर मग गेलो असं मला चायची बाजी राहते ना आणायला.
हा चायची बाजी आता निवरत आले लोकांनी पार दोन तीन टाईम खुडून खडून काढले.
अजून हाय आहे अजून कवळी कवळी हाय आहे म्हणत.
काम आहे ते.
ह का त्या
मी सांगितली होती तिथं एक जणाला आणायला.
हा हा.
तर ते देणारच आणून उद्या का काल लोती भाजी आणली होती लोतीची भाजी दिली होती ग एकदा बाय ना
हा.
बुद्धी बनवायचीच माहित नाही बनवले राहते. विचारला पण बनवली रात्री मी.
हा.
चांगलं लागत आहे मस्त हा.
कशी बनवली होती म.
घाटबाजी शिजून घेतली अशी घाट गाठबाजी सारखी फोडणी देऊन केली.
यची भाजी म्हणतेच पण अजून म्या खालीच नाही.
खाल्ली नाही.
नाही खाले अजून.
ह गोटीला राजे ना तिथं वापायला.
हा घोटीला राहते बापाय पण आता घोटीला जाईल नाही मग एखा दिवशी गेले. मग भेटली तर घेऊन ये.
ह तिथून त्या नाही का मधल्या यायच्या ग त्या बाहेर राहतात ना बस त्यांच्याकडून जायचे घेऊन.
ठकरच्या घेऊन येत तेी माहती राहते ना.
त माहत राहते ते त्यात घे मी आज आणले खुर पुडीची भाजी.
खुडून रानातून हम्म हम्म.
हम्म. ते शेळनवाले जातेत ना तिकडें वर राहना पारून. चाय घेऊन. हूं तिद एक चुलत दीर ये त्याला सांगितला होता म्हणला भाजी घेऊन यां मला मग त्याने आणले ती खुरकूडयाची भाजी
घरी आहे मंग सांगितल्यावर भेटते तुला भाजी
हा सांगितल्यावर भेटते.
हम्म
भात पायला जायची म्हण लावणी आल्यात का नाय?
हा ते आधी लावलं होत ते चांगलं झालं असंल आता ना सगळ ते एक नंबर लावला होता तुम्ही
हम्म आता दोन तीन दिवस झाल गेलेच नाही म्हणल जाईल पहायला. त्या इकड शिराळ आळीला त्या आजोबा वारला ना मंग मंग तिकडच गेला आमच दोन दिवस मंग त्याच्यामुंळ कुडं खत ही राहालाय मारायच खत ही नाय मारिल.
हो थेत मारला त चांगला होईल भात
हम्म मारू उदया खत
हा मारा उदयाच मंग
हम्म औषध संपली का हायत.
ने हाये अजून, अजून किती आता शी त दहा दिवस झाले ना काम चालू करून.
हा काय
हा अजून हाये भरपूरये.
पण काय फरक वाटला का त्यांन तुला थोडासा
हा अजून काही नही, म्हणजे अजून ते तवा नई का म्हणजे एक महिना झाला का मंग ते ना एवढं लवकर नाय काही कळणार
हा त्यानी आधीच सांगितलं होत लगेच नाय म्हणून नाय हे व्हणार पण हळु हळु फरक पडल आस
हा एकच महिन्यात कळल आपल्याली ना
हा लगेच नाही कळणार
हम्म पोरं शाळेत गेली का?
जाऊन आली.
तो कॉलेजला जात
लवकर कॉले हम्म
सकाळीच राहतय का?
हा सकाळीच राहतय सात वाजता सात ते अकरा असं राहतय ना
हा
पण रस्ता नाही ग जायाला रस्ता लय खराब झालाय. धुऊन गेलाय जाग जागी नाई गाडी ना नाई गाडी न जातय असं जीभन हम्म
बरय मंग नाहीेत मग हॉस्टेल असल दिडा हॉस्टेल तर मंग दयावा हॉस्टेलाच टाकून
हा हॉस्टेल ला लावलाय नंबर म आता कधी जातोय
हम्म म्हणजे मग यायची जायचीच लय हे हाय ना
हम्म. नंबर लागलय पण मग आता कधी जातय काय माहित कधी बोलवीत्यात नाही का मग जाऊन सही करून द्याया लागेल ना मग
हम्म
नाही
तिडं नेसतं पोरांचंच होस्टेल आहे ना पोरींचं नाही वाटतं.
पोरीच नाही पोरांचच फक्त
हम्म पोरींच नाहीे नाही का या यादी तुला टाकणार होते.
पोरींच नाही येऊन जाऊ करायला लागत आहे मग
हम्म त्याच्यामुळ तिला आणि टाकलं तिकडं मग टाकलं नाशिकलं.
बरं झालं तिकडं कशा गाड्या राहतात का नाही चालीवन
हा बस राहते ना मग हम्म बस न मग जाते.
एक नाही तर गाड्यांची सोय नाय काय. नाही काय कराव काही कळत नाही हा. तुमच्या कहावेला रात्र गाड्या चालू आहेत हे नाही तर ती. ती नाहीे तर ही दुसऱ्या कोणत्याही गाडी नेत्यात. आज लाईट सारखी जाते येते पाच पाच मिनिटान
आमच्या घर तशीच
तिला काय होतंय काय माहिती सारखी जाते येते जाते येते. पाऊस उघडला का चालू अजून मुरमुर
नाही आता उघाडलाय असं राहून राहून पासन येते
हा का.
हा काही काम करून देत नाही काही काम करा हे बघा आला लगेच धरून
घरात आला दरवाजा उघडून जातय, हे बघ आता केवढं जोरत अस न्यायलय
हा आता इकडे उघडलाय मग तिकडे आलं असेल पासून. हवया नाही जातू का. नाही जात काय बाया जात
त्या
नाही जात मारुदी काय वाया जातात ना चारशे रुपये
इकडे भरपूर जातात ना हा गाड्या मध्ये जातच नाही ना इथून
हम्म हम्म किती रोज द्यायच्यां तिकडं?
चारशे
हा आमच्या इकडेच
बाहेर गावाला का चारशे देतेतील
हा.
तिकडनं बऱ्याच होत आल्या असतील ना पण आवण्या आता.
हा इकडून होत आल्या ती नाही म्हणजे आमच्या गावात एवढ्या नाही होईल हो कुडमुड
तुमच्या गावाकडन गेल अजून एवढे
नाही नाही इकडं नाही अशा बाहेरगावच्या हो तर आल्यात ना
हम्म ज्यांचा रावा आला त्यांच्या होत आल्याती
हा काहींची पाण्याची सोय राहते ना पाणी भर हम्म वाढवीतेचा आमच्याकणी सोय.
ज्याला पाण्याच साधन ते पाणी भरून वाडीत्या पाणी आला का लगेच घ्यायच आव
हा.
थोडस वाल भिजत घालायची ती ऊसळ करायला. मोडऊनी.
हा ते वालाच ना. हा भारी लागत ते हम्म. हा भाजीचा रोजचा वयताग काय करू काय करू. ते वांगी बटाटे सारखे सारखे खावती नई.
कटाया येत त्यांचावाला.
मगं.
म मोडऊणी एक दिवस उसळ, एक दिवस दाळ, एक दिवस भाजी काहीतरी आता वेगळ्या वेगळ्या केला म्हणजे बर राहते आण रोज तेच तेच म्हणाला का कटाया येतोय खायला.
हां मंग. मग तुला शाळेवरून आलो म आवराया लागतं असेलं घरी ना.
हां तेच एवढं का आवरल जेवण केलं का कपडे बदली म म्हणल आता फोन चार्जिंगला लावला म्हणल ईला फोन कराव
अं.
चार्जिंग नाई त्याच्यातई लाईट सारखी जाते आणि येते.
हा माया फोन मध्ये चार्जिंग कमीचंय पण, मगं आज एकही फोन वर बोलेलच नाही नां मी.
हम्म मी दोन दिवस झालं बोललेचं नाही म्हणल आज फोन करावा.
हां त्याच्यात ही कॉल पोर कॉलेज ला घेऊन जाते फोन म्या फोनं राहत नाही.
हा शेताकड मणल अ घेवड वफारलत का पाहण यावा बर. हित हा उतारलं होत त्याला लावलं खाकर.
हां.
ते पाहतेन जाऊन नाई त मगं ते लई काड्या उगच कराया लाग
हां डबल मग फवाराया लागत होते किंवा म मडपड होते त्याच्या व
हम्म.
अ पाण्यामध्ये कायं करता येत नाही गं भिजून जातय.
हा ऊन पडला म्हणजे म आवीरतय न.
हम्म.
हम्म आमचा हाय जवळ तसं तुमचा लांब असेल न?
लांबय नां लांब जाय लागतं.
हम्म तसं आमचं हाय इठंच आहे हे जवळचय -
घ्या मग भेंड्या राहिल्यात कां निंदून?
हां हां हां चाललं.
ठेवूं का मगं. हॅलों.
हॅलो हा बोल नां हां हां ठेव मंग.